हॅलो
बोल ना अऐ ते झाड पाय साहे
आवाजने येत का
हा येऊ लागला ग म फोन आहे ना अंतर होत
हो का मी म्हणलं याचा काय प्रॉब्लेम झाला आता
नाही ना अंतर होत ते मी ते साईल बोलत होती काय चालू
आम्हाला आदर कितले गवत चिमटाच आहे
हा कामच निंदनी चालू डववरं चाली वावरत ना तर झाड कााढत होती
आमचं ब्यवराल डौर आला
हा आमचं आणलेलच नव्हतं ग
आमचं नाही आणल ना तसंच आमचं राहील सगळं नेलेल नाही दवरेल नाही काहीच नाही
आमचं तसचण बाई बायाचं निन झालं सगळचं
ददा आपण नोकरी ला आहे ना तुम्हाला माहित नाही का
हा आपल्याला मो ड्युटी लाय पोहचू आता
मग आपण काय गव्हर्नमेंट सर्व्हस ला आहे पन्नास हजार रुपये पगार आपल्याला बरे पंच स म्हज खुर्च्यावर बसत आपण तू
मग कोणाचं येऊगी इतक्या तिकडे जाऊन बसाच
मग कोण आला र का तिथ समोसे ये येन तेन कोणी पाणी पि पि म्हणत नाही
ह भरलात त म् रात्री मग काही का का पैश
भरलं आम्ही पण ते ना सर्वररला लोड घेत होते मोबाईल जास्त
हा हा
अ चार टप्पे भरले पाणी चार.
हाव का काही नाही मग होऊन जाईल एक दोन दिवसा म थोडं थोडं.
आज संध्याकाळी कधी बसलं चारलं ते चांगलं संध्याकाळीच ब करून टाकू त्याला आता.
हा वर्षा तेच म्हणे संध्याकाळी टाकू म्हणे बरू.
हा संध्याकाळी आम गन बारा वाजेला बसलो होतो रात्री.
हाव का?
मग ते त्यांना बँकेचे ते अकाउंट ओपन आहे का? ते फॉर्म आणलं ते भरले मी काही सुष्म गुंतवणू काराखाटाच फॉर्म भरले.
आ
तेन काय करत रहाव या आता संध्याकाळी बी.
नाही मग तेच ना दिवसभर नाही होत संध्याकाळीच थोडं फार पासून मग ते कामं करणार बई मला आता फॉर्म भरने गटायचे पण मग आमच्या याची त्यायची ना अकाउंट नाहीये वैयक्तिक तर त्यांना म्हणलं बाई वैयक्तिक अकाउंट आताच येतो बाहेरून खोलून घ्या म्हणलं.
अकाउंट ओपनचे का?
हा ना त्यांचा वैयक्तिक अकाउंट नाही ना मला तिकट चे भरायचे नावून नाहीयेचे बचत गटाचे.
त्यांना मग याला एस बी आय ला पावठाना मग ती देणार ना अर्जंट करून आता.
हा नाही याकट्टस गटच स्पेशल सौथ गट एक दिवस घेऊन येई ना.
हा एस बी आय ला आधार आणि पॅन घेऊन जायच म्हणा.
त्यांचा शिक्का नाही आला का ना अजून?
आणि त्याला नाही का आता एस बी आय मध्ये अकाउंट ओपन करायला लावा महाष्ट्र बँकेत जाऊ नका आता. आं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
हा एस बी आय ला जारा.
आमच्या खातेच इकडे आहे का एस बी आय लाच?
हाव का मग बरं आहे मग चांगलं आहे. किती मिनिटं झाले?
ता
आपला वी कॉल
नाही ना ते प म्हणणच पाहिलं मी आत्ता गं.
हाव का? काय चाललं मगं तुमचं तब्येत चांगलाय का सगळ्याच्या?
सगळ्याच्या तब्येतीच
काल बदमशेक काल बदमशेक पाजला काय आमच्या पदमा ताईला?
हा बाई .
मग भा भावाची लाड आहे ना ते.
हा हा हाव ती परवाची दिवशी मंग भुक लागले . थांबलीतो
परवा दिवशी थांबले होते का? आम्ही परवा दिवस पाणीपूरी खाल्ली होती.
हा तुम्ही तिकून आलते ना.
हा ती पूजा म्हणे मला भूक लागली आणि मला असं झालं म्हटलं चाल वई पाणीपुरी खाय मग आता काय. पण करा मला चांगलं नाही वाटत बरं का ते आपण सोबत राहून जरा तो कदा सगळ्या सगळ्या संगा असल तर बरं राहतं खायला मजा नाही येत ते पैशे जाऊन.
नाही नाही आपण सगळ्या संगा असलो का भारी वाटतं.
हो ते काय सगळ्यांचाचं टाळा मेळा हुकू राहीला.
नाही हे काय झालं या ऐप मुळे सो सोबत सोबत बसावं लागलं होतं ना मग.
हा ना ना ते बरोबर आहे.
ते बसलं नसल मग काल कस स्वाती पाशी मॅडम पाशी किती चिरागली स्वातीला. तुम्ही काय तुमच्या तुमचे तुमचे तुमच्या भरणार आहे का म्हण
हा स्वती बाजूला बसली होती ना.
हा मग ते आता कसं आहे आपल्याकड काही अ नाही आणि झालं बी काही तर मिळून घ्यावं लागतं मॅडम देखता बाई.
अन मंग घ्याय च लागत मिळून.
म ते परत कसंये मॅडम परत ठेवत्या नाव.
मॅडमला ताण येतो ना मॅडमला अस ते आपला इकडणं का ज्यांना मॅडमला लोड होतो ज्यादा मॅडमला कळून चू तय आता हे काही काम करत नाही.
हा तेच ना.
मॅडम ला ताण येतो ना तो ज्यादा.
हवं!
कपाशी कितीक लावेले?
मला ते राधिका हा कपाशीच चालू आहे डवर मला राधिकाच कॉल आलता काल.
काय म्हणे?
हेच ना याच्या वरच.
हाव का!
हम्म बोलायला पण तिला करन आहे आता आज. संध्याकाळी बी पोरा येत राडा घातला ग. अ पोरयच आण तीन राडा घातला संध्या
बाई गंज राड राहतो रात्रीे आम्हाला बारा वाजले झोयपाला. माहितीय का म्या रात्री नाही का दारवाज लावलाच नाही जोपासताच डायरेक्ट कडी.
म!
नाही लहान एको लहान पोर ऊठलं म्हनि मम्मे आपला दरवाजा कडी लावेली नाही. मी म्हटलं झोप हा यड्या आण खरंच झोपलं पोरग आणि सकाळी उठले ना दरवाजा निसत लोटेल.
पाय अस राहत्यात आपण कामाच्या याच्यामधी
होय म्हणलीच नाही कोणाला सगळे गपचुपच राहिले. जोपसतान गोळ झाला मायाकडून रात्री.
रेकॉर्ड कंप्लीटी हाय का?
नाही नाही आमच रेकॉड चार पाच महिने बाकी ग्रामसंघाच.
आमचं आहे बाई आमच्या तर वैयक्तिक बी नाही.
आमची वैयक्तिक नाही वैयक्तिक लगेच नाही आमत आमची.
नाही सगळीच कमप्लीट केली त्या
नाही अपूर्ण आहे सगळे.
हा मी तेच म्हणलं चौकड तेच बाई बाया कुडं रिकाम पण राहतं ग एवढं.
पुढ कुठ डोक लावतीय. आता ऑनलाईन भरून द्या अजून सईन राजू
हा म ते तर आता गालियाचा डेटा आहे ना तो.
हा पाच पाच बुक घ्यायचं भरून द्यायचं.
पासबुक नाय डायरेक् स्टेटमेंटवर भारी कळत वैशाली.
स्टेटमेंट काढून आला असं मग गटायला दिसत त्याच्या.
गटायचे स्टेटमेंट काढले का?
स्टेटमेंट काढून द्या म्हणाचं आहे ना?
हा!
तेच कराय च म. सगळ्याला सांगण हाय म आता स्टेटमेंट आणून द्या म्हणून.
काही नाही आता, रेग्युलर मध्ये येऊस्तं मग महिन्याची मिटिंग एवढ्या जड नहीं जाणार ना.
हम्म, ते एवढं अवघड नाही वाटलं मला ते, पण मग आता काय सांगावं.
नाही अवघड नाही ये, ते पण कसं आता लखपती लोकसच काम करू लागलो.
हम्म.
तस जर एकदा कधी हात वळाले ना
यीऊन येऊन जाईन.
येऊन जाईन ते जास्त काही अवघड नही, माला तर पहिले ऑनलाईन कामं काहीच येत नव्ह ते बाई.
वर्षा मला म्हणे, म्हणे तू आजूक त्या त्याचप त्यांचं तरी त्योयापेक्षा कमी शिक्षण व्हयले, त्या इतक्या हुशार झाल्या म्हने तुला कस येइना?
हा ते डोकं घातलं का, आपोआप येतं बरोबर.
पद्म ताईला दे, त्यान्ला मी सतरा वेळेस एक व एकदा समजून सांगलाय म्हणे तत्यान्ला सुद्धा नहीं समजत म्हने पण त्यांना पाय म्हणत कस रायला तस येईन म्हण तुला अशी म्हणली ती मला.
काल मग वर्षा, तुम्ही आल्याचे बाद मग क्
आं? हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो?